हा सांगतो. हा हा ठीक आहे हॅलो!
हा लागला अक्षताचा इनाच झालता ग कॉल. मला ती की केवडा वेळ लावालती.
मला पण लावलती त ग, मग एकदा ला एकदा काहीतरी हे आलं वाटतं इश्यू.
हूं!
मग मी परत अपडेट केलो मग मला आता आलं मी स्वतः मला करायला येत नव्हत कॉल. इश्यू आलतीत हूं! नाही, आधी दोन केलेलो ग, लई आधी केलेले होते तीन महिन्याच्या अगोदर.
होय, मग आता किती कॉल झाल्यात तुझे.
आता हे तुझा पहिला आहे.
होय मला स्रष्टीयांजली पण केेल त्या माझाच कॉल पहिला होता. ह सृष्टी पाटील नाही काय ग माझ पंधरा झाल्यात. कॉल.
होय!
आकशदा च्या पण पंधरा झाल्यात.
मीच माग आहे, मी पहिला चालूय ग,
ह ह ह होय काय मग चालल्या सुट्टी.
निवांत आजीकडे आलोय तेच.
होय भारी ये बाई आम्हाला. सुट्टीला कुठ जा जायलाच भेटत नाही.
व्हय काय फिर तेच की दीदीकड इकडं.
अगं तेव्हा आधी फिरायचो जॉबला असताना आता तिचे लग्न झाले. रत्नागिरी ला जाायची की नाही. तेव्हा वर्षात ना दोनदा सुट्टीला जायच सुट्ट्या पडल्या की जायचं. आता तिच लग्न झाले आता कोकण ले मिच कराड, ले मी हा हा
होय?
कोकणात होती ग ती रत्नागिरीत होती मग गणपतीपुळ्याला जा कुठे इकडं फिर तिकड फिर नुसतं बीचवरच जायचं तिच्याकडे गेलो की. आता लग्न झालय ऐकू येईना?
हा. नाही मग तू आत्ता का गेली नाही स
लग्न झालंय ग तिचं आता ती कोल्हापुरात असत्या
होय. आणि मग जॉब?
जॉब ट्रान्सफर करून घेतली की इकडं. ह तिच्याकडे गेले का तर गणपतीपुळेला जायचं बीचवर जायचं इकडं तिकडं नसतं फिरायचं.
होय. कोकण भारी वाटते ग. पाऊस यायलाय.
सग शितावाल्यात पाणी भैरी आलंय.
होय इकडं पाऊस पडून गेला का म्हण विचारलं. इचलकरंजी मैं बारिश हो रही क्या? सांगलीला आलोय.
होय मग तिकड पाऊस पडायलाय.
होय पडून गेला आत्ताच.
वारं छान सुटलं इकडं. पाऊस काय पडा ना पडू दे बाई पाऊस लावून दे इकड जरा जा म्हणावायचल करंजीला मग काय तर बाई.
ह्. आणि काय मग पुढचं कॉलेजचं
तू काणारच ना एम सी ए? कुठं करणार आहे मी पण करणार आहे की.
काय ठरलं नाही बाइ माझं तर कुठं
हा मग एक मिनिट कॉल यायलय. म्हणजे असतू तदे सुरू अग बाई जातय का नाही? हा बोल काय म्हटली सिइटिला कमी पडलात ग मला. हम्म
हॅलो
बोलकी.
किती पडले म्हंटलं सीईटीला?
सिइटीला लाख कमी पडलात बेचाळीस पडलात.
अय क मी ते की ॲडमिशन खरे तुला इथो इथो वगैरे भेटेल.
ते भेटील अडचण नाही भेटू दे म्हणजे झाल.
पैसे म घातल्यावर भेटते बाळ
ह हा ह तू कुठे घेणार आहेस ठरलं?
नाही अजून बघू इथं घ्यायचं काय बाहेर काय कळ ना मला. बाहेर जायची इच्छा आहे माझी होय करणार आहे की होय.
म जा की काय होय मग जा की काय विषय अय आग असतय काय एवढा विषय नसतय. होत होऊन जा ते
काय मिळेल मला सोड मार्ग
मार्क छान येत वेदिका तुला मग मिळते निवाणत ओपन मध्ये येते काय?
नाही कास्टमध्ये आहे.
होय मग तर मिळूनच जात तय ग
हम्म आणि काय म्हणतीस आणि कुणाकुणाला किती पडलंत ग कुठं कुठं कोणकोण घेणार आहेत? कोणालाच काय विचारयला नाही आमच्या ग्रुप तु तेवढच माहीत आहे मला
हे सृष्टीला किती छान पडल्यात ग.
कोण तिवे करतात आहे कुठं तुला कसं माहिती?
आता सगळ्यांना माहित आहे टॉपरचा मार्ग माहीत नसतात व्हय कोण टॉपर होईल? त्यांच कळत जाते गं आपोआप तिलाच जास्त य आपल्या वर्गात
अभ्यास केलती गं तिनं आम्ही चार दिवस अभ्यास
हम् असं काही नसतय गं ते असंना फक्त लक लागत्या. एम सी क्यू ला नशीब बिशीब काही नसते मला सेव्हन्टी एट होते मार्क्स. आणि परर्सेंटेज बेचाळीस. पडल्यात.
अगं तुला सांगू काय सत्तर ऐंशीच्या आत पडलीत का नाही ते पर्सेंट कमीच या येतय. मला एकशे बारा काहीतरी होतीत.
होय.
होय. आणि जास्त मॅथ्स मध्ये बरोबर आलतं जे मी ठोकलेलो.
ह तेच गं असं काय नाही. अ वेदिका ते अभ्यास करायचं किंवा काय लक लागत्या बघ, एम सी क्यू च्या कुठल्यापण विषय ह्याला
काय नवचं आणि ब भक्ती तेना ते
भक्तीला पण छान पडल्यात एक्यानव पडल्यात भक्तीला पण
होय मस्त पडल्यात की गं, कु कुठल्या शिफ्ट ला होती ती.
हॉस्टेलाच होती.
हम्म ह हम्म भारी पडल्यात की तिला पण भेट
होय भेटल
आणि हिला ते अ कारण ती प्रीती नाझिया स्टेफी
नाझियाला काय सिक्स फीफ्टीनाइन पडल्यात वाटतं आणि प्रीतीला फिफ्टी फाय.
होय.
प्रतीक्षाला किती पडल्यात? ग प्रतीक्षाला आणि ती वैष्णवीला त्यांचं तेवढं माहिती
पंच्याऐंशी आहेत प्रतीक्षेला.
होय छान आहेत की ग.
व्हय चांगले आहेत ओपन मध्ये होतं. ओपन मध्ये आहे ती.
हा वैष्णवीला
काय माहिती नाही बाई, तीच काय सांगत नाही ती
तुमच्या ग्रुपमध्ये हाय नव्ह
आहे तर जास्त नाही बोलत ग मी. हम्म हम्म हम्म, नाही सांगत गं ती जास्त नस चा
होय शांतच असते, सायलीला
सायलीला पण पंच्याऐंशी आहेत. होय चांगलं आहेत आमच्या ग्रुपमध्ये चांगलं पडल्यात, सृष्टीला तर तोडल्यात तीण फोडल्याच.
व्हय सृष्टीने तर सगळ्या
मस्त पडला ये, आम्हाला नव्वद पडून काय उपयोग‌ नाही अस वाट
त्यातले चार मार्क देइल कणी
ती म्हटलेली सोड तिन केल्या व्यवस्थित म्हणून, मी फक्त लॉजिकलचा अभ्यास करून गेलतो बघ, त्यातली पण आल्यात सोड बरोबर तीस मधली अ एकोणतीस तर त्याची बरोबर आल्यात माझी. आणि अ बाकी सगळं मी ठोकलो, इंग्लिशच पण मला व्यवस्थित आलतं छान आलतं. आ दहा तर दहा तर आले असतील त्याचं आणि मॅच मध्ये सगळ्यात जास्त मार्क पडल्यात मला, तीस तीस हे असतात कणी त्याच्यातलं बघ पंचवीस का सव्वीस बरोबर आल्यात.
आणि आयटी च पण काय ठोकलेलो ते पण तेचा काय विषय, तुम्ही मॅचचं कसं केलता मग? का एकच, हा कर कर चालतय. हा.